येतोय तुम्हाला
तुम्हाला दुपारी थांबा आपल्याला माहीतीये आपन दोघी कुठ पळून जात
होय मी मगाशी पण आता तईनी मला एका कॉल केलता की तुम्ही आता करनारा काय म्हनुन नाही म्हटल थांबा आत्या ताईंचं नि माझ एक एक राहीले तेवढ कंप्लीट करतो अणि मगच उदया तुमच्याशी बोलतो म्हटलं
आव्वा लई बोलू नका, लई डोक दुखायलय मला अता गरगरा लागलय.
व्हय काय? फास केला की मग, पटपट झालय मग.
दोन उडीच तास म अस करत करत माझ डोक दुखायल आता आपणच दोघी पण कॉल झालते आपल्यात म्हणजे माझे दोन तुमचे दोन झालते.
हा हा हा नाही आज भरपूर कम्प्लिट केला म्हंटल
ते सांगायलेत करून करून डोख दुखाय आता काय सुद
मी नाहीच दुपारी तुम्ही केल्या पासन त्याज्यावर कुणालाच नाही केला कोणच नाही आणि एविलेबल आणि आता दोघी जणींनी मॅसेज केलाय बघा हाय
कोण दोघी
आणि एक कोणतरी आहेत बाई भंडारे मनून कोणतरी आहेत बघा आता जस्ट च मॅसेज टाकलाय
काय माहिती बाबा मला काय माहित नाही
काय नाइ मला पण काय ओळख नाही मी केला नाही त्यांना अजून कॉल पण त्यांनी मेसेज टाकलाय मनून म्हटलं
म्हटलं आता आपलं स्वयपाक काय सकाळचाच हाय आता भाजी निवडत बसलेय आणलेलं सगळं दु भरभर आवरल सगळं घर स्वच्छ केलं आता भाजी राहिलेलं काम शेवटच लई घाण झालत शेवटच भाजीचं काम राहील
हा हा तुम्ही आता मला अजून एक करायचं एक केला की
झालं बाई आ आपले पाच पाच होतेत माझे अजून
म्हणजे आपण वेगवेगळ्या फक्त पाचच व्यक् क्तीना कॉल करायचेत काय
हा आ
त्याच्यापेक्षा जास्त चालत नाही
चालतंय की त्याला काय असतंय करू शकता तुम्ही आता समजा माझ्या सोबत तीन झाले तर तुम्ही अजून दोन दुसऱ्या व्यक् तिचे पण करू शकता.
नाही नाही नाही तसं नाही मनत मी आता दहा पंधरा वेगवेगळ्या व्यक्.... कतीन कॉल करू शकत नाही काय म्हटलं तसं काय नाही ना म्हणजे एकाच व्यक्तीला आपण जास्तीत जास्त कराय पाहिजे असं काय नाही.
नाही नाही उगी ते नाही लोकं सापडत मनून सांगतेत मिळालं तर करून घ्यायचं पटा.....
शुक शुक शुक कॉक चालू करा काकी हा हा नाही म्हणजे काल मी कस जे एविलेबेल वेळ असेल त्यांना??
त्यांनाच करायचा तसंच करायचं आता कसय आम्हाला माहित ते तुमच काय म्हणजे तुम्ही आम्ही कुठं जाऊ शकत नाही मनून तुम्हाला म्हटलं रात्री आप आपण निवांत बोलुयात जे असं आत्ता हे काय ओळखीचे नाहीयेत न आपल्या मग हे च जसे सापडत्यात तसं. ते करून रिकामं व्हायचं. आता माझं न तुमचं कसं माहितेय मला ही ती व्यक्ती संध्याकाळी करू शक
आत्ता कन्फ्युजन झालं बघा मला मेन म्हणजे कारण त्यांनी वेगवेगळ्या पाच व्यक्तींना कॉल करा असं म्हणलं ना.
ह जस सापडेल तसं करून मोकळ व्हायचं पटपट. जे तुम्हाला आता माझ्या अ खात्रीशीर भेटलेत ना त्यांना निवांत करायचं ते कुठे जात नाहीत.
हा होय, होय मग तेच म्हटलं आता संध्याकाळी मला वाटलं तुम्ही संध्याकाळी करणार आहे. म्हणून म्हटलं आता संध्याकाळी तुमच्या इथं काय राहिलं तुमचा एक राहिलेला माझे दोन राहिलेले. होय तेवढा एक कॉल कम्प्लीट करून झोपा तिकड आज आणि उद्या केले तरी चालतात.
तेच की, आता होईल तेवढं हा सगळं आवरून बसले. हं उद्या जरा गेस्ट येणार आहेत ओ मावशी वगैरे परत म्हणून मी पटपट करून घेतल आज सगळं. उद्या त्यांनी आल्यावर आणि ते कुठे दिवसभर फोन घेऊन बसू.
होय आणि वेळ तरी भेटायला पाहिजे ना तेवढा?
हम्म. म्हणून आज मी सगळ्यांना केलं पटापटा. डोक्याची गोळी खाल्ली मी आत्ता बसून
ह ह ह ह होय काय?
आणि हो आणि फोन वर करत बसले.
दुपारी मी त्या ताईंना एकाच केला परत त्यांनी राहू दे म्हणले चार साडेचार वाजल्यापासून फ्रि च होते खरं कोणच नाही? म्हणलं आता काय करणार किती आता सारखं सारखं सगळ्यांना तरी कॉल करून डिस्टर्ब करायचं ना?
होय तसंच होतय. अवघडल्यासारखं वाटतंय, जाऊ दे वाटतंय. मी उगी मावशी येणार आहे म्हणून मी पटापट करून घेतलं. म्हणलं परत आणि होत नाहीत. कोणतर आलं गेल क
होय आणि टाईम पण भेटत नाही ना. आता झोपा एवढं हे झालं की आणि थोडा वेळ जेवा आणि गप झोपा निवांत.
सेम लय बीकट कटकंडिशन झाली आहे माझी आज.
ह नाही नाही बोललेलं तर काय जास्त सहन होत
आणि प्रत्येकाचे आपल्या सोबत पाच जणांच म्हजे त्यांचे पाच आणि आप पासूनचे दोन दोन तास झाले ते
होय दोन तास झाले म उद्या त्यांना मी सां तसंच सागितलय कोण होत्या मुंबईच्याच होत्या आहो
आम्ही त्यांचाशीच बोललीय आम्ही त्याचाशीच बोललं चार ताच त्यांचा एक कॉल राहिलायं काय चार कॉल झाले त्या - - म्हणजे माझे पाच अन त्यांचे चार झालेत त्यांना वाटालंय मी करत नाय असं की काय
हा हा हा म त्याच असतील लहान बाळ आहे म्हणाल्या त्या मला पण
ते त्याचच म्हणूनच ते त्यांना हा हा हा होय होय माझा एक कॉल राहिला आहे त्यांना मला आणि मॅसेज केले ताई आताच करूयातं मी म्हटलं मला थोडासा वेळ द्या म्हटलं मी तुम्हाला नक्की कॉल करते तुमचा एक राहिलाय माहितीये मला
हा हा हा हा
थोडस मला वेळ द्या म्हणलं
हम्म मगाशी मला पण म्हणालत्या त्या मग मी म्हटलं राहूदे मग कुठलं आणि उदया सकाळीच आपण चालू करूया म्ह म्हटलं दोघीजनी तुमचे पण आणि माझे पण म्हणजे दोघींना पण बर पडेल म
हूं मी म्हटलय म्हणू नकात त्यांना काय
हा हा हा
नाही आता मी तुम्हाला म्हणलेलं काय म्हणु नकात तुम्ही
नाही नाय त्यांना कशाला काय म्हणू ह्यांना दुसऱ्यांसोबत आहे म्हण सांगितले
हम्म आता त्यांच एक रात्रीच करून घेते एक संप मंग जाते त्यांच एक राहिलय माझ्याकडनं म्हणजे त्यांनी मला करायचं राहिलाय हो हा चार झाले त्यांचे पण चार झाले माझे पाच झाले अन बाळ उठलं
मग मी त्यांना म्हटलं आत्ता काय मी करू शकत नाय यांच्याकडं जरा खायचं च बघतय म्हणलं नंतर करते
हं हं मला पहिल्यांदा काय वाटलं कॉल करू शकता म्हणजे कुणाला पण कॉल केला तर चालतय.
नाही नाही त्याच्यात आहे त्यांनाच करायचं आहे.
हा नाई नाई पण आता मगाशी मी मिस्टरांना सांगत होतो असा असा होते करायचंय म्हटल्यावर कणी मी वाचलं तर वेगवेगळा पाच व्यक्तींना कॉल करू शकता. म्हणजे मला काय वाटलं, त्या पाच व्यक्तीच्याच संगट फक्त आपण बोलायचंय काय.
हं काय नाही. कुणाला पण करू शकताय भाभी.
तर मग सहावं पर्सन चालत नाही काय असं वाटलं अहो.
हा आलं वाटतं. थांबा बाळ आलं वाटतंय.
ठीक हे दो हे क्या ठीक है हॅलो
हो आहे की बोला.
हा इस्त्रीचे कपडे शेजार्यांचे ठेवून गेलेत त्यांनी. येतात इस्त्री करायला घरी न्यायला. इस्त्री करून आणून घरी देतेत.
तरी बरंय आम्हाला जाऊन घेऊन या लागत्यात.
नही, नही आणुन देतात माझे त्यांची कधी ग बाहेर गेले तर त्यांनी आमची घेतेत, आम्ही त्यांची घेत आई ग काय नसतंय तसं.
होय लई दमले अहो काय सांगू तुम्हाला मी सांगायला काय मला आता पडायचं बाकी झालंय.
खरंच की अजून दोन चार कॉल केले तर येडी होईल मी रात्रीतन.
आता झाले ना तुमचे?
कुठले काय. अजून आहेत की हो सहा असं काय उद्या कसं आहे माहिती का?
हा मग सहा काय आता उद्या घरा दुपारी आवरल्यानंतर
कुठलं होतंय. सकाळी त्यांनी अकरा वाजता येणार आहेत. सगळेजण जाणार कुठं फोन घेऊन बसतय आपल्याकडे गावाकडन आल्याला ओरडच बसत्यात.
होय मोबाईल आधीच घेतल की ओरडतात. बघल तवा मो मोबाईल मध्येच असं
हा आणि त्यांच्या समोर सहा म्हणजे ते कि ते होतंय
हो संध्याकाळी गेल्यावर वगैरे कोण सापडलं तर कन तुम्ही करून घ्यायचं की पण कसय आपण केल की त्यांच ऐकून घेयला पण तेवढा वेळ जातोया
तेच म्हणा तेच म्हणाले ना तुम्हाला
होय का नाय तसं नको पाहिजे होत नाई
वैताग आलाय मला पुढचा टास्क इसलं काय येऊनय बघा
लोक म्हणायची बोलल्याला दिल बरं झालं असता तर त्यातला प्रकार झालाय.
हम् असं त्याने झिरवलच बोल त्या अ ना बोलायच हव किती बोलायच
किती बोलायचं तेवढं बोला त्यातलंच झालंय तस
हम्म मग कायतर
बारका कुठ गेला
तो गेला त्यांच्या पप्पा सोबत दळण सामानाचे लिस्ट देऊन येते घरी आणून देतेत सामान ते लिस्ट द्याय व्हय गेलेत दोघं मिळून जातेत त्यांनी सु ते असूदे कुठं पण फिरून येत्यात दोघं गाडीवर
हम्म हम्म हम्म म्हणून ते आणि बरं झालं आज उलट तुम्हाला आजच कंप्लीट सगळ केला ते तेच की होइना काल लोड खर एकदाच टेन्शन तरी गेल वो
होय आत्ता नाय आता होत नाही आठवडाभर परत काय करत बसायचं कोणाला हे सगळ जण आल्यावर स्वयंपाक जेवण मशीन काय कपड्याची काय मशीनवर होतय पण खायचं प्यायचं त्याच्यातच वेळ जातय हो.
होय त्यांतच वेळ मला पण आज सकाळच्यान असंच चालू होत ते कॉल घ्यायचे ते बघायचे करायचे दिवस सारे अस चाललोय कंटाळा आला दिला मला पण खरं काय करणार म्हटलं काहीतरी पाहिज्यात
व्हायचं हां!
होय कां नई?
मग काय तर कधी संपतय असं झालंय
जनरल असं असलं की चालतय परत लावा करा कोण अवेलेबल आहे की नाही बघा आपल्या ओळखीचं असल तर चालतय.
ते आणि तासभर गप्पा मारू शकता. ते पण आता नको झालय. तासभर बी नको झाल्यात. तर मी आईला, म्हनलं ठेव माझं लई डोक दुखायलेल.
मी उचललाच नाही, मगाशी बहिणीचा कॉल दोन वेळा मिस कॉल पडले होत उचललाच नाही
लई कंटाळा आलाय आओ बोलूच वाटना झालय.
होय, काय करायचं? व्हयनी बोलून बोलून बोलून बास झालंय इतर वेळी बोलायला कोण नस
हं तसंच आहे, जाऊ दया इतरवेळी आपण बोलत जाऊ आता.
होय चालतंय की हुं हुं ठीक आहे बर बर चालतंय. आ ठिकय करा, तुम्ह हा ठेव.